हो.
हॅलो.
आवाज येतोय? ता -
हा. येतो का आवाज? हो. येतो-येतो. माझा येतो का?
हां. येतोय.
येतोय ना? बरंबरं, बरंबरं. तर आज आपण ना शेत - -करी ह्या विषयी बोलू. कारण शेतकऱ्यांचं, खूप जास्त योगदान आहे. आपल्या - सगळ्या देशासाठी. आहे की नाही? तर त्याच्यावर आपण बोलू की शेतकरी - अं. काय काय करतात. त्यांच्या समोर काय काय समस्या आहेत. किंवा त्यांनी अजून काय केलं पाहिजे? असं. तर पहिल्यांदा तर मला असं वाटत की काही ठिकाणी बघ खूप जास्त भाजी- -पाला लागवड होते. आणि ती भाजी - त्या भाज्या काही-काही वेळेला खूप वाया जातात. है न? तर मला असं वाटत की, त्या - सगळ्या भाज्यांचं शेतकऱ्यानेच प्रोसेसिंग पण केलं पाहिजे. म्हणजे मग त्याला समजा, आता टोमॅटो आहे.
त म्हणजे भरपूर ठिकाणी ते प-पॉली हाऊस मध्येही करता येईल. म्हणजे भाजीपाला ज्यांना पॉसिबल होईल, ते ना असं -अं. भा - -ज्यांच प्रोसेसिंग करून, त्या सुकवून किंवा आता टॅमॅटोयेत मागच्या वेळेस - टॅमॅटोला खूप म्हणजे मार्केटच नव्हतं. आणि टॅमॅटोचं पीक - कसं होतं की खूप माल निघाला. म लोकांना कमी भावात - कारण तिकडे जसं मजूर लोक लावायचे. त्यांचा खर्च - तर बाहेर नेण्यासाठी गाडी भाडं लागतं. प्रत्येकाची गाडी आहे, असं नाही ना? आणि पुढे जाऊन, त्याला भावंच भेट -
आपण - हो. आणि आपण जर पाहिलं तर, टोमॅटो किती रुपये किलो विकतात ते? आणि टोमॅटो केचअप म्हणा किंवा सॉस म्हणा ते किती रुपये विक अं विकतात नाय का? त्यामुळे, त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे ना. त प्रोसेसिंग केलं, त्यांना जर शिकवून घेतलं त्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी शिकलं तर मात्र त्यांना खूप फायदा चांगला होऊ शकतो. काय वाट
हो, तेच म्हणजे आता भर पूर महिला पण या बाबतीत शिकताय की, कायतरी म्हणजे करतायेत ते टेमॅटोचे असं चिप्स वगैरे बनवून, सुकवणं की अशा गोष्टी करायला लागलोय आता म्हणजे हो पावडर करणं, हे दोन वर्षापासन करतोय. म्हणजे आमच्या इकडे पण आता करतात म त्याचा म्हणजे बऱ्यापैक की फायदा होतय. कारण ते असं देण्यापेक्षा हाय ना म ते सुकून वगैरे थोडीस वेळ जातो त्याची म्हणजे तेवढी निगा पण घ्यायला लागते पण मंग त्याचं बेनिफिट भेटतो पुढे.
पण आता समजा, मेथीची भाजी आहे. ती हिवाळ्यामध्ये खूप जास्त येते आणि वाया पण जाते. त त्याच्यापेक्षा हिवाळ्यातच तिला समजा, आपण अगदी अ अ सूर्याच्या उन्हावर जर तिला ड्राय केली आपण आणि ती विकली तर त्याचा पण खूप फायदा होतो. कारण शहरातल्या महिलांना आता वेळ नस तो नोकरी मुळे वगैरे नाय का? तर त्या अशा ड्राय भाजी पाला घेऊ शकतात ना सुकवलेला. आणि त्याच्यामध्ये पोषण मूल्य पण, तेवढंच राहिलं पाहिजे. तेवढी मात्र काळजी आपण घेतली पाहिजे. ज्याला ड्रिहाड्रेशन मेथड म्हणतो आपण तर तसं आपण त्याच्यातलं फक्त पाणी काढून सुकवायचे आणि आपल्याकडे तशा पद्धती जुन्या पण आहेतच.
हो म्हणजे जुन्या पद्धती भर पूर असे पहिले म्हणजे आजी वगैरे सांगता बघा आम्ही भाज्या तुम्ही त आता लगेच नवीन आणायला लागतं दररोज नवीन आणता आम्ही पहिली हे करत होतो कुडून ठेवत होतो. सुक
हो हरभऱ्याची भाजी अ सुकून ठेवाय ते हाय की नाय आणि त्याच्यामध्ये मग थोडसं आंबट बोरं वगैरे टाकायचे. आणि त्याची भाजी केली जायची म्हणजे ज्या वेळेला हो ज्या वेळेला भाजीपाला नस तो त त्या वेळेला ह्या सुकवलेल्या भाज्या वापरल्या जातात नाय का. तर तसं जर केलं तर शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या बायकांना सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे महिलांनी हे काम केलं पाहिजे आता मला माहित तीये की गवती चहा कितीतरी येतो आपल्याकडे त्याची जर पावडर करून विकली ना तर ती खूप जास्त उपयोगी पण आहे आणि लोकांना पाहिजे पण आहे शहरातल्या त्यांना नाही मिळत ना अशा गोष्टी त्यामुळे ते घेऊ शक तात अस असे कितीतरी गोष्टी आहेत शेतकऱ्याकड
आमचे इक ड खेडेगावा साईडला आहे ना तर ताई असं सुरू झालंय की आता असं थोडे थोडे कारण की त्याच्यासाठी पण खर्च ये ना एक पॉली हाऊस म्हणून आलेलय ज्यात आपण फळभाज्या असो किंवा मंग ज्या भाजीपाला जो असेल ना तो आपण सुकवायचा त्याच पॅकिंग करायची आणि पुढे पाठवू शकतो. बट त्यासाठी आधी खर्च असतो म्हणून आता किरकोळ पद्धतीने सुरू झालय. पण माझ्या माहितीत अजून दोन एक वर्षात बरेच लोक त्या त्याकडे वळतील. कारण की असं मार्केटला मार्केट नाही आहे ना. कोणतच पिकांला एवढं विशेष मार्केट नाही आणि खर्च पण खूप आणि मेहनत पण खूप शेतकऱ्यांना.
आणि मधली यंत्रणा आहे ना त्यांना जास्त पैसे मिळतात आणि जो उगवतो ना अन्न त्याला नाही मिळत असं होऊन जात तर त्याच्यामुळे त्यातल्या घरातल्याच लोकांनी आपलाच माल आपणच प्रोसेस जर केला. तर आपल्याला त्याच चांगल मार्केटिंग करता येईल आणि लोकांना सुद्धा शुद्ध आणि स्वच्छ माल मिळेल नाही का खायला आता शहरामध्ये त्याची खूप जास्त गरज वाटायला लागली लोकांना कि चांगलं आणि अ काय म्हणूया व्हिटॅमिन असलेलं अन्न नाही का. तर असं मिळायला पाहिजे लोकांना ना ज्याच्यामध्ये जीवनसत्व जसेच्या तसे पाहिजे. अस सगळ पाहिजे आहे कारण आता कंटाळा आला ना लोकांना बाहेरच खाऊन आणि त्या दुसऱ्या वेगवेगळ्या काय सॉस आणि जाम आणि ते खाऊन.
हो आणि त्यामुळ प्रकृती पण खराब होती ना आता खूप लहान लहान मुलांना पण असे खूप मोठे आजार आहे आता.
हो ना त्यामुळे नैसर्गिक पाहिजे लोकांना. किंवा चटण्या आहे, चटण्या करून दिल्या किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. हिरव्या मिरच्या कीती तरी असतात पण तो ठेचा जर करून दिला. आता सगळ पॅकेटमध्ये येत पर तू शेतकऱ्याने जर केलं तर त्याच मग अ जे अर्थार्जन आहे तो चांगल करू शकतो नाही का.
हो आणि जे बाहेरची लोक ठेचा वगैरे देेतायतात तुम्ही तो ठेचा खाऊन बघा त्यात पण अस केमिकल आहे की त्याची आवड मुलांनी जरी खाल्ला तर त्यांना अस त्याची अशी आवड निर्माण होते नाही तेच खायला लागत त्यांना अस काहीतरी केमिकल असत की ते मुलाना आठवण येते त्याची आपण म्हणतो ना एक अंबल अशा प्रकारच झालेलं आहे ते.
बरोबर म्हणूनच ते अस नैसर्गिक दिल पाहिजे आता आपल्याकडे अ समजा वेगवेगळ्या डाळी असतात. तर त्याच डाळी भाजून त्याच पीठ जर करून आपण विकल शेतकऱ्याने. तर एकच पीटाची छोटीशी गिरणी लागते किती छोटीशी दहा हजारापर्यंत मिळते ती पिठाची गिरणी.
हम्म
ते जर पीठ व्यवस्थित पॅकिंग करून त्याला फूड ग्रेड लायसन घेऊन जर समजा त्यानी व्यवस्थित त केला तो बिजनेस म्हणूनच केला. तर त्याच इन्कम वाढू शकत शेतकऱ्याच नाही का?
हो
हो तर तसे बरेचशे गोष्टी आहेत की शेतकरी करू शकतो. अ नुसत तुळशी जरी लावल ना तरी तुळशी सुद्धा पावडर तुळशीच्या पानांची पावडर पण लोकांना लागते आता हिवाळ्यामध्ये तर चहा मध्ये इतकी टाकण्यासाठी लागते ना ती.
हो भरपूर लोकांची मागणी होती म्हणजे आमच्या इकडे पण आता आम्ही शेतकरी आहोत म्हण म्हंटल्यावर घरी आहे आसपास ना. तरी असे गावातली भरपूर लोक ये मग खुडून नेत होते त्यांना पाहिजे तस. आणि जे आता आम्ही कस शेतकरी पण आम्ही लक्ष नाय देत.
हा म ते तसच होतत. त्यांना ते सांगितलं पाहिजे की त्याच काय काय उपयोग आहे. गुळवेल आहे. गुळवेलामध्ये पण खूप सत्व आहेत नाय का. तर त्याच पण पावडर करून घेऊ शकतात तर अशा छोट्या-छोट्या गोष
किंवा गुळवेल असं सुकून त्याची पण असं असं जुडवी बांधून पण जरी केलं ना तरी भरपूर दिवस टिकते ते पण.
हो हो म्हणून तर ते गवती चहा, तुळशी आजवाईंचे रोप असतात ते किंवा ओली हळद अशा गोष्टी जर आपण केल्या आणि त्या सुकवून त्याच्यापासून पावडर बनवून जर शेतकऱ्यांनीच दिलं थोडं थोडं पहिले घरगुती सुरु केलं आणि नंतर मग मोठं केलं ना त्याने पण काय होतय की शेतकऱ्याचा खूप वेळ शेतीतच जातो नाय का.
हो त्यामुळे ह्या गोष्टीकडे एवढं वेळ नाय देता येत ए. कारण की शेतीचं आता कसं झालंय मजूर लोक मजूर लोक भेटतच नाहीये कारण की प्रत्येकाला तसं छोटं मोठं काम किंवा आत्ता भरपूर लोकांचं आस झालं की नाय शेतात जायची गरज नाय इकडेच थोडसं भेट म आता शेतकऱ्याच कसं झालंय स्वतःच्या स्वतःलाच करायला लागती शेती. मग त्या- त्यातून परत पूर्ण दिवस त्यात गेल्यानंतर दुसरीकडे लक्षच देता येत नाय असं
देता येत नाय हो ना म्हणूनच म थोडेसे मशीन वापरणं. त्यांच्याकडून काम मशीनकडून काम करून घेणं शेतातली असं थोडं थोडं
हो आता शेतासाठी मशनरी पण भरपूर आल्या की भरपूर कामं मशनरींनी पण होता. पण आता कसं शेती पण वाढली पहिले कसं एवढी शेती नव्हती शे ती आपल्याकडे कमी होते आता कसं डोंगर वगैरे किंवा झाड तोडून पण लोकांनी भर भरपूर शेती काढली त्यामुळे शेतीचं प्रमाण पण जास्त आणि ते पीक पण जास्त निघत आता. आपण म्हणतो न पहिले असं गावठी पिकं असायचं आता हायवीड आहे ना तर त्याचं खूप जास्त प्रमाणात निघतात.
खूप जास्त पण ना माणसं पण कमी एत ना कामाला त्याच्यामुळे शेतकऱ्याला घरात सगळेच माणस लागतात कामाला बायका माणसं सगळेच लाग तात त्यामुळे मजूर पण कमी येत ना.
म्हणजे बायका माणसं म्हणजे कधी कधी सुट्टी हाय आमच्याच घरची कंडिशन अशी का आज आम्ही आमच्या लहान मुलांना पण नलेलं होतं शेतामध्ये.
हो. गट शेती केली पाहिजे खरं सगळ्या गटांनी करून म्हणून शेतकरी गटाची एक संकल्पना हुती. की गट मिळून जर केलं ना तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पण ते एकत्र येत नाय ते पण मोठी शोकांतिक आहे नाई का. शेतकरी
हम् अ -शेतकरी एकत्र येत नाई आणि त्यात कसे माहिती म्हणजे मी पण शेतकरी जे रियल आहे ते सांगती आता आमच्या इकडे टाइम्स डाळिंब पिक ए किंवा द्राक्षे म समोर जसं एकमेकांना सांगती पण नाय की आम्ही कायम जर एखाद्याच्या ह्याचवर काही रोग आलाय आणि दुसऱ्याच्या हेज्याव तो जस विचारला ना तरी ते म्हणजे सांगती नाही. ते म्हणता नाई मला नाई सांगता असं सजेशन सुद्धा नाय देती. ही एक खूप मोठी शोकांकीकाये एकमेकाला सपोर्टच नाही करतये.
हा एकमेकांना धरून पुढे जाण्याची साक्षरता नाहीये ते आधी करावं लागेल आणि मग नंतर सगळं पुढे पुढे जात राहतील. शेतकरी हा कणा आहे नाही का आपला आणि सगळं झालं तरी सुद्धा आपल्याला काहीही किती पुढे गेलो तरी अन्न खायला लागणार आहे त्यामुळे शेत करी बद्दल आपण बोलो खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.
थँक्यू ताई तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं धन्यवाद.